हा नमस्कार म्हणजे तुम्ही. काय चाललंय बाकी.
काही नाही असंच त्या मुलांचा अभ्यास घेत होती.. सध्या नाही मी मोबाईल धरून बसलेले असते. सोशल मीडिया आहेत.
हा मग आता मोबाईल म्हणजे ते काही वयाची मर्यादा नाही त्या मोबाईल घ्यायला नाही का. म्हणजे जन्मापासून एवढ्या एवढ्या दीड वर्षात. असो एक वर्षाचा असो ते पोरांना नाही मोबाईल खेयला लागला आता.
हो तेच ना.
मोबाईलच कसं काय लॉक ओपन करायचं किंवा काय एकदा बघितलं तर बरोबर त्यांच्या लक्षात. राहत त्या गोष्टी.
हम्म आणि इतकी सवय लागते की एकदा बघितलं क परत परत मागायचं. मला पाहिजे एक तास तरी दोन ता
मग ते ऍडिक्टेड होतात ना त्या गोष्टी म्हणजे असं ते एकदम हे होऊन जात त्या मोबाईल साठी. कि नाही दिलं तर मग त्यांना ते दिवस त्यांच जात नाही पुढं असं मेन म्हणजे का. आपण आपणच त्यांच्या पुढे घेऊन बसतो तर त्यांना ते शंभर टक्के स वय होणार.
बरोबर आहे.
आपल्याकडे ऑप्शन नाही ना आता जर आपल्याला त्याच्यातून काम मिळतं काहीतरी. ा आपण ते वापरणार पण त्यांना काय माहिती. कि त्याच्यात काय करते किंवा काय मग ते.
काही नाही बघत आपण त्या गोष्टीवर कंट्रोल नाही करू शकत सगळ्याच गोष्टी.
मे हम्म हम्म बापरी मध्ये असता त्यांना येवणव. प्रश्नांची उत्तररे जरी नाही सापडले तरी मिनिटामध्ये त्याच्यात शोधून ते माई. वर बोलून लगे शोधून काढतात ते माईकच माहिती नव्हतं. अ आता ते ऑप्शन उपलब्ध झालंय की मायकून बोलायचं. लगेच ते म्हणजे आडाने लोक. मोबाईल यूज. ू शकतील आता एवढं त्याच ते म्हणजे काळाची गरज असे ती आता. उपयोग आहे शंभर टक्के पण मग कसं. हालचाल आपल्या त्याच्या शरीराची हालचाल होत नाही किंवा काही गोष्टी. पण ते हे करत नाही ना आता पूर्वी कसं काय घ्यायचं. बाजारातून काय नाहीच म्हटलं का आपण पायी चालत जायचो स्वतः ते. चॉईस म्हणजे ठरवायचं की काय घ्यायचं काय नाही ही भाजी घ्यायची ती भाजी. आता तुम ऑनलाईन सगळं उपलब्ध झालंय ते ब्ं. किट झालं किंवा काय काय ते म याचेवाले बरोर ते आपल्याला पाहिजे असलं त्याच्यावरून का खायच्या पय स्वयंपाकाच्या वगैरे वस्तू आपण मि ऑर्डर करून ंगरी बसते मागू शकतो.
हो चांगलं पण वाईट पण आपण म्हणतो दोन्ही गोष्टी.
हा चांगलं म्हहिजे कस आपलं आपलं श्रम वाचत त्या ठिकाणी वेळ वाचत ते पण पण मग मेहनत पण वाचते आपली मग जर मेहनतच केलं नाही आपल्या शरीराची हालचालच होत नाही तर मग ते शंभर टक्के ते आपले काहीतरी थायरॉइडचा प्रॉब्लेम झाला शुगर हे झालं मग काहीतरी ते घरी बसले आजार होणारच हम्म आणि पूर्वी कस आता हा बाईका व्यव मेहनतीचे काम करायचे आता माझे म्हणजे स्वतःच्या घरातलं सुद्धा आपल्या आपल्या ज अज आपल्या बरोबरी काम करगत पण आपण आपण थोडस काम केलं की ाकून जातातो आपण लगेच मग तीस प्लस झालं तरी असं वाटतं की अर्दीी माथारी झाल
हो
का आपण ते श्रमाचे कामचअर करत नाही ना काही आपल्या शरीराची हालचाल नाही काही नाही हम्म पूर्वी ते लवकर उठायचं मग ते काम करायची मग त्याच्यामुळे ते शरीर शरीर पण एक तंदुरुस्त राहायचं तेव्हा
हम्म आणि आता कस रिकाम बसलं तर मो ल धरून ब म्हणजे काही न करता माणूस फक्त मोईल धर
हा तुम्ही आता शरीराच्या याच्यासाठी तुम्ही तुमच्या बॉडी बनवायसाठी किंवा त्याच तुम्हाला असं वाटत कि आपलं शरीर तंदुरुस्त म्हण जम ला बबर जम ला ते पण ते कृत्रिमरित्या काय ते पावडर वगैरे तयार केलेले असते त्याच्या मध्ये ते खाऊन जर तुमची बॉडी बनवून असली तुम्ही तिथेच पस्तीस तीस मध्ये अटॅक जिम मध्येच अटॅक येतो आता हम्म काय ते बॉडी बनवून उपयोग उपयोग आहे काय त्याचा ते बाहेरून दिसना पुरतं फक्त
आणि घरातली काम नाही करायची जिमला पैसे
हा ते पण त्याना आ ले हे दाखवायच असं ना की बाबा जेम करत ती मग ते काहीतरी बॉडी बनणार हा किंवा तो ती किंवा तो मग त्या स आम्ही जिम करते मग माझी बॉडी तंदुरुस्त आहे मी आता ठीक आहे मागे बघत एक सिद्धांत चुकलं म्हणून बरोबर किती फिट होता त्याची हाईट बॉडी हे ते बापरे म्हणजे कोन होऊ शकत नाही लाड अ माहित फेवरेट टॅक्टर होत तो हा त्याच्यामुळे मी जेव्हा ते बघितलं ना तर मी बीच शॉक झाली एकदम नाही का मला असं दोन दिवस तेच डोळ्या पुढे फिरायचंं तो आपल्या घरच्या घरातलाच कोणीतरी होता
नाही म्हणजे तरुणपणी असं हये होणं मरण येणं म्हणजे खूप अवघड गोष्टी
तेच आणि तो किती फेमस झालेला ते याच्यामध्ये बिग बॉसमध्येध्ये ना त्याच्यामुळे ते कंटिन्यू बघायच आपण त्याच्या बापरे म्हटलं ते मी एक शॉकच बसली किे ते झाला अजून कि बोलण अवघड आहे तीच त्याचाशी मैत्री होती गोरी गोरीची बघा
हो तिचं पण झालं ना हो
तर जयस्वाल काय काय नाही तिचं काही लक्षात नाही आता तिचं ती पण तशीच ते अटॅक ति तर योगा करायची म तिथ योगा वगैरे करायची बर म ति त कस काय अटॅक अन ह्या त्या गोष्टी आता ठीक यांच या करतात या फॉलो कर कसय ह्यांच खाण पिण डाईट वगैरे सगळ डॉक्टांकडूनच त्यांचं राहतं सगंळ.
हो सगळच हो मग तेच ना इकड इकडन आपण म्हणतो काडायच आणि तिकडे भराय
हा हा आणि ते तुम्ही जर जिम करणार आणि इथे ते डबल त्याच दुरुपयोग करणार, काही गोष्टी बाहेरच खाणार ड्रिंक करणारं स्मोकिंग हे ते सगळ्या गोष्टी शंभर टक म ते काही त्यांचा म्हणजे, उपयोगच नाही ना तुमच ते योगा आन जिम वगैरे करून.
हो.
केलं तर पूर्ण तुम्ही करा, असं
हम्म बरोबर आहे. आणि मोबाईल मध्ये अर्ध्या गोष्टी खऱ्या असतात, अर्ध्या खोट ते असतात कि ते पाऊन तुम्ही करतायत की अरे हे घ्यायला पाहिजे, खायला पाहिजे असं
बापरे ते म याच्यामुळे तर आता आहे ना मार्ग म्हणजे खूप प्रसार होतो या गोष्टींच चा नाही का आता पूर्वी कस आता आपल्याला मोबाईल नव्हता किंवा नेट ट नेट नव्हत ते मार्केटिंग व्हायची नाही काही गोष्टींची आता तुमी एखादा प्रोडक्ट जरी विकायला ठेवल अन ते एखाद घरात कोणाला तरी त्याच म्हणजे मार्केटिंग केलं, त्याच्याने त्याचा उपयोग कोणाला तरी चांगला झाला. तो त्याचा लगेच प्रसार करणार कि बाबा असं असं मी क्रीम घेतली होती, म त्याचा मला खूप फायदा झाला. मी त्याच्याने गोरी झाली किंवा ते ज्याने पिंपल्स गेले, गेले हे ते लगेच त्याचा प्रसार होणार. म लगेच दुसरे ते घेणार मजे सोशल मडियामुळे नाही आता मार्केटंग च हे पण चांगल नाही तो सोर्स आहे चांगलय किंवा मार्केटिंग चांगल्या प्रकारे होती बा घर बसल्या. नाहीतर पूर्वी तर असं नव्हतं ना घर घरोघरी.
तेच आणि पण आपणही न विचार करता कोणताही प्रॉडक्ट नाही युज करायला पाहिजे. कारण की न अ कशाचा काय दुरुपयोग होईन किंवा काय परिणाम होईन आप
म हे ज्यांना कळतं म्हणजे आता समजा जे अ अव व वाचता, लिहिता येतं किंवा ज्यांना माहिती राहतं ज्यांना शिकलेल्या असतात त्या लोकांना कळतात हया गोष्टी.
बरोबरये.
पण जेंना आता वाचता लिहीता येत नाही किंवा म्हणजे अ नॉलेज नस या गोष्टींचं गावाक असे लोक असतात समजा ज्यांना, सिटीतल असं एवढ्या काही फारश्या गोष्टी माहिती नसतात. त्यांना आता एखादी चांगली क्रीम दाखवली तुम्ही, की बाबा याच्याने खरंच गोरं होतं ते लगेच तुमच्यावर विश्वास ठेवणार, लगेच विश्वास ठेवणार की बाई हा खरंच गोरी झाली असणार घेऊन तं बघू, असं असतं. आता मी पण एक क्रीम बघितलेली अ मागे हिच्यावर इंस्टग्रामवर पण पुर्ण त्याची चौकशी केली.
हा.
चौकशी केली, मग त्याच्यात मी पूर्ण बघितलं की कोणी कोणी घेत तली अन त्याच्यात त तेच्या नंबरचा स्क्रिनशॉट मारून टाकतात बघा कि ह्या नम पणं घेतली यान फायदा झाला, ते खरच स्क्रिनशॉट त्याच्या अ ते नाव आहे का हे ते सगळ पूर्ण सर्च केलं त्याचे कमेंट्स वैगरे वाचले, म त्याच्यातून एक दोन जण म्हणजे अस हा रिअल वाटतंय बाबा, की यांच्याकडचेच नई हे लोक हे बाहेरचे पण आहे वाटतं यांच्यात. नाही का? कमेंट्स करणारे, तेव्हा ती क्रीम मी मागवली. पण होतं त्याचा फरक होता, असं काही साईड इफेक्ट वैगरे नाही झालेले त्याचा फरक पडला शंभर म्हटलं मग असं काहीतरी चौकशी करून घेतलं, तर मग काय वाटत
हा बरोबरये. दोन्ही गोष्टी चांगलं पण वाईट
असो, असो, असो आहे ना सोशल मीडियाचा त्याच दुरुउपयोग पण करता येतात ना. हं हं! मग करणार कस ते काही-काही लोक करतात फ्रॉड हे ते झालं आता काहीतरी साईट ओपन करून ते ड्रेस मटेरियल म्हणजे ड्रेस ना हे ते मग ते आता ठीक आहे, ज्यांचं रियल आहे त्यांच्यावर विश्वास बसत नाही, कारण त्याच्यावर फेक अकाउंट पण भरपूर असतात.
पण आणि काही चांगले पण असतात अशा गोष्टी.
फसतात म्हणजे आहेच म्हणजे फसवलं गेलेच भरपूर लोक, की ऑनलाईन तुम्ही पेमेंट करा तरच तुमचं पार्सल येईल. कॅश ऑन डिलव्हरी नसते ना त्याच्यात. इंस्टाग्रामवर तुम्ही बऱ्याच साईड या अशा आहे की, त्याच्यावर कॅश ऑन डिलिव्हरी ठेवत नाही ही लोक हा दुसरं
त्या खोट्या आपल्यालाच
मग ते कळत नाही ना, मग काय होत याच्यामुळे चांगल्या म्हणजे चांगल्या लोकांच हे आहे त्याच्यात मार्केटिंग ते होत नाही, आणि त्यांच्यावर पण लोक विश्वास ठेवत नाही ना हो नेलय, हं ड्रेसचेच एव्हढे तेबी आयडीच त्याच्यावरती, तुम्ही म्हणजे केले तेवढे आपले डोळे काम करन्याने किंवा आपले टाईप करून आपला हात काम करणार नाही. हुम इतकं
आपण शोधून काढतो, पण आपल्या आई वडील किंवा काय त्यांना तर सगळ्या गोष्टी खऱ्याच वाट आता की नाही, अरे इतके स्वस्त हे कपडे.
असू शकतात हो हो नाही, एवढं काय ना ते असं आणि ते कस ते एखादं नावजलेला हिरो किंवा हिरोईन वगैरे असे तर त्यां नावाखाली म्हजे जास्त जास्त काय, तर फ्रॉड करायचं. करतात की बाबा यांनी घेतलय, यांच ब्रँड आणि यांच हे ते पण आपल्याला माहितीय आहे की च किंवा ते फ्रॉड आहे, पण मग ते ज्यांना माहितीच नाही ते बरोबर घेतात. आणि ते फसतात ते लोक असं होऊन गेलेलं ये. ते झालं ते फेसबुक पण मग हे जे काय काय आहे फ्लिपकार्ट झालं हे विश्वासू ये. नाही का त्याच्या वर जर आपण डोळे झाकून विश्वास मागू शकतो काही गोष्टी त्याच्यात कस रिटर्न वगैरे पण त्याच्या मुळ काय वाटत नाही असं.
हो बरोबर आहे.
हम चालेल खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून हो हो हो. थँक्यू!